काय चाललं हो हो येतोय ना बोल ना
काय नाही ग भावाबरोबर बोलत होती आत्ताच लहान भाऊ आहे ना माझा
अच्छा अच्छा
तिकडे आंध्र प्रदेशला असतो ग जॉब साठी मग ते काय आज हो ते इंजिनियर आहे ना मग ते जिकडे साईट असतील तिकडे जायला लागत
अच्छा अच्छा म्हणजे आपलं मार्केटिंग सारखंच जिकडे जाईल काम तिकडे पळावं लागतं
हो हो जिथे साईड त्यांची चालू असेल तिकडे मग ते हे आहे ना डेपो फुट इंजिनिअर मॅनेजर आहे त्यामुळे त्याला सगळीकडे साईड इन्स्ट्रक्ट करायला जावं लागतं इन्स्पेक्शन ला मग त्याच्या बरोबरच बोलत होती कारण की आज वीकेंड आहे तर त्याला सुट्टी असते सॅटर्डे संडे मग म्हटलं परत काय डेली काय परत रोज टाइम भेटत नाही मग तेच माझ्या मुलाचा बड्डे म्हणून फोन केला होता की काय त्याला गिफ्ट हवं असेल तर सांग मी इथून पैसे पाठवते तू जाऊन घे मला कायवेेळी टाइम भेटणार नाही
अ तुझं मला एवढं समजत नाही थोडं मराठीत सांगते का काय बोलतेस
अगं म्हणजे भेट वस्तू मुलाच्या बड्डे उद्या आहे ना वाढदिवस तर त्याला भेट वस्तू त्याला द्याची आहे मग तो बोलत होता की म्हणजे मी पैसे पाठवतो तू जाऊन घेऊन ये कारण की आता काय त्याला काय ह्यावेेळी टाईम म्हणजे वेळच नाही ना तिकडे असल्यामुळे
आच्छा हा हा हा अगं माझ्या विभागचं हेच झालेलं इंजीनियरिंग झालेलीये इलेक्ट्रॉनिक्स व ब्रांच मध्ये पण आणि मग त्याच्यानंतर आयटी मध्ये त्यांना केले प्रयत्न आणि लागलाही होता तो त्याला हैदराबाद हेला लागला होता बग सुरुवातीलाच सत्तर हजार पगार होता पण त्याला तीकडंच खानपान काही सूट नाही झालं मग परत तो एवढा पैशांचा जॉब सोडला त्याने आणि मग आता हो ना आणि कसं म्हणतात ते संधी परत परत नाही मिळत ना
तस ते म्हणजे खूप वेळस त्याला नोकरी लागली पण म्हणजे एवढी काही चांगली नव्हती पण तो एक म्हणजे खूप चांगला खूप हा जास्त पगाराचा आणि त्याला अजून त्याच्यामध्ये खूप काय करता आलं असत सुरुवातच जर त्याने सत्तर पासून केली होती तर विचारच करायची गोष्ट तैकी तो
हा प्रगती होतच जाती
आणि हो आणि त्यांना दो कंपनीच दोन महिन्यातच म्हणजे आठ महिन्याचं जवळपास काम त्यानं ती दोन महिन्यात केलं होतं तर कंपनी त्याच्यावर स्पेशली खूप खुश होते आणि ते म्हटले पण की कामाचा माणूस आहे म्हणजे याना कंपनी न सांगता सोडली याची तब्येत खराब झाली खानपाणामुळे त्याला काही सहन नाही झालं हा निघून आला आणि मग याच्यारचा फोन यायचाता कंपनीचा जो मालक होता का त्याचा फोन यायचा डायरेक्ट की कामाचा माणूस आहे अ तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही सांगा वगैरे असं तुम्हाला काही खाण्याचा हे असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या इकडच उपलब्ध करून देऊ पण हा ऐकतच नव्हता म्हणे नाही मला नाही ते नाही करायचंय तिथे मग याने सोडलं आणि आता इथे परत तयारी करतोय मग तेच ना आता परत परत संधी
नाही भेटत
परत परत संधी नाही भेटत तेच ना मग
चांगली संधी एकदाच येते पण त्याचा जर आपण लाभ नाही उठवला तर मग ते हे होतं आणि माझं असंच असतं म्हणजे वरच्यावर भावाबरोबर असत ब कारण क तो ल आहे त्यामुळे अज म्हणजे एकटच आहे लग्न वगैरे झालं नाही त्यामुळे करतो फोन आता मोठा पण आहे एक भाऊ पण त्याला काय आता जास्त वेळ भेटत नाही कारण की लग्न झालंय म्हणल्यावरती थोडस आता असतच ना कारण की जबाबदाऱ्या हा जबाबदाऱ्या असतात किंवा एक जो पहिला ज एकांत असतो तो जरा कमी झालेला असतो मग तो पण करतो वरच्यावर असा कधी पण मग माझं जास्त बोलणं लहान भावाशीच होतं आणि मी एक ीच बहीण आहे म्हणजे काय भाऊ दुसरी वगैरे नाही आणि माझ्या काकांनाही मुली नाहीये त्यामुळे माझे चुलत भाऊ वगैरे ते सुद्धा मलाच फोन करतात आणि आता रक्षाबंधन पण येतच आहे ना पुढच्या महिन्यामध्ये मग ते मला म्हणत होता आलीच तर येम आहे म्हणजे माझं माहेर लांब आहे थोडस इथून त म्हणत होता, ये मी तेव्हा येणार आहे, म आपली भेट पण होईल, म्हणलं बघू आता कस काय होतय सगळं
माझ्या म्हणजे असतात काही काही ग खूप लक्की असतात, ज्यांचं की म्हणजे भाऊ बहिणीचं ना त खूप चांगलं असतं. माझ्या तरी म्हणजे अ मा माझा भाऊ आहे चांगला तसा तो पण म्हणजे आता जॉब वगैरे काहीच नाही करत तर तोच आ अ म्हणजे अजून आई पप्पांकडे पैसे मागतो. तर मग मलाही कधी कधी मागत असतो, मी थोडस काम करते. त तो मलाही सारखं सारखं पैसे मागतो, पण मला असं वाटत मग तू पण करू शकतो ना असं काम
बरोबर बरोबर नाही पण केलंच पाहिजे ग कारण की ज्या वयात काम करायचंय त्या वयातच केलं पाहिजे.
तेच ना मग आता त्याच वय आहे बघ जवळपास अ सत्तावीस अठ्ठावीस त्याचं वय आहे. म आणि मग अजून पण जर तू जर वडिलांच्या जीवावर खात असल तर मग काय उपयोग ये ना, एवढं तुला त्यान त्यांच काम काय आय, तुला शिक्षण शिकवण, तुला तुझ्या पायावर उभं करून देणं त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या पद्धतीनं पण हा म्हणजे याला कंटाळा आहे खूप बघ आणि खर्च खर्च खूप लागतो आणि कंटाळा वरून मग कसं चालेल ना असं
नाई नाई आणि आत्ताची तरुण पिढी सगळीच अशी आहे ग क्वचितच असतात. आता माझ्या लहान भावाचं म्हणलं तर तो खूप चांगला आहे म्हणजे कसं आम्ही थोडेसे हलाकीचे दिवस काढलेत लहानपणी आणि नंतर आमच थोडस चांगलं झालं पण वडील अचानक म्हणजे त्याचं इंजिनिअरिंग चालू झालं आणि वडिलांचं निधन झालं. तर बोलतात ना त्याला त्या गोष्टीची जाण आहे कारण की मी त्याच्यासाठी पाच वर्ष लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मी बोलली तुझं शिक्षण होईपर्यंत मी नोकरी करेल पण लग्न करणार नाही. पण तू व्यवस्थित शिक, तू वाईट वळणाला वगैरे लागू नकोस. आणि त्याने माझ्या शब्दाचा खरंच मान ठेवला आणि मला अभिमान आहे. की माझ्या त्यागाने त्याच खूप चांगलं झालं भविष्य आणि तो आज चांगल्या नोकरीला आहे म्हणून
आणि मग तू लग्न कितव्या वर्षी केलं?
माझं लग्न झालं पंचवीसाव्या वर्षी पण आपल्याकडे जरा आमच्याकडे जरा भाग आहे की बाबा वीस वर्ष कारण की वडलांचं निधन झाल्या सगळे बोलाय लागले. की तुझं शिक्षण झालय तर लग्न करून टाक वगैरे परत असं तसं चांगले स्थळ येत थोती पण मी बोलली नाही, माझ्या भावाचं शिक्षण होत नाही तोवर मी लग्न करणार नाही. म चार पाच वर्ष मी नोकरी केली, त्याच शिक्षण झालं, तो जॉबला लागला आणि मग मी लग्न केलं. त्यामुळे थोडस मला खूप चांगलं वाटत की चल बाबा मी काहीतरी त्याग केला त्याचा काहीतरी चांगला उपयोग झाला म्हणून
नाही आणि एवढं काही नाही ग पंचवीस वर्ष म्हणजे असं साधारण गोष्ट आहे म्हणजे जास्त काही नाही, माझं तेवीसव्या वर्षी लग्न झालं बघ.
अहा पण आत्ता चालतं ग, आता तर तीस लग्न तीस वयात केलं तरी ते म्हणजे सामान्य आहे, पण आपला जो काळ होता एक दहा बारा वर्षा पूर्वी लोक जेवडस वीस वर्ष झालं की हा बाबा पोरगीच लग्न आणि त्यात वडील नसल्यामुळे काय सगळे लोक असं बोलतात ना दबाव आणत होते. की बरं तुमचं कोण बघणार, कोण करणार? आता आहे, माझे वडील गव्हर्नमेंट मध्ये होते मग त्यांचे अ जे निधन झाल्यानंतर पैसे वगैरे आले हो ते ना त्यांचे ते ह्याचे तर म्हणून लोक म्हणत होते आहेत पैसे तर करून टाका परत तुम्हाला कोण विचार वीचाणार खर्च होऊन गेलं तर असं म्हणजे लोक नातेवाईक असतात असे सगळे....
नाही असतात ग बरोबर आहे माझ्या लग्नाच्या वेळेला पण ना म्हणजे आपलेच असतात दुसरे कोणी नाही लोक म्हणजे आपलेच असतात जसं की माझ्या मावश वगैरे... फोन करायचा मम्मीला... आणि म्हणायच्या माझी ती मोठी मावशी तरी एक थोडस विदर्भ साईड ला राहते बघ आणि... तिचे विचार थोडेसे गावाकडचे सारखे होते तर ती नेहमी म्हणजे... त्यांना त्यांच्या तिकडे वीस वर्ष झालं की मुलींचं लग्न लावून देतात आणि मला तेवीस वर्ष झालं होतं.... मग ती सारख नेहमी नेहमी.... फोन करायचे आणि मम्मीला म्हणायचे अगं ती मैत्रीण होती ना.... तिची तर ती.... पळूनच गेली मग असं कोणी बार बार सांगितल्यानंतर मग वाईट वाटतं ना ग..... म मम्मी म्हणायची हिला काही टेन्शन आहे माझे नाही जातच आता....
नाही नाही आणि असतंच ग माझ्या आईला पण खूप दबाव आला होता कारण की एक तर.... जोडीदाराची साथ नव्हती... मग जर उद्या काय चुकीच पाऊल मी नव्हती तशी पण तेव्हा म्हणजे कुठल्याच मुलीच सांग... सांगता येत नाही पोटच्या पोरीचं ती काय करेल ती म्हणायची उद्या.... काही वाईट घडलं तर लोक मला नावं ठेवतील माझ्या दोन मुलांचे अजून लग्न बाकी आहे... म्हण असं सगळं ती पण थोडी मला दबावाखाली आणत होती.... पण माझा निर्णय ठाम होता मी के तर पाच वर्षंतरच करणार नाही तर मी अशीच राहील.... आणि मी ते करून दाखवलं....
नाही खरंच छान आहे म्हणजे.... मला असं वाटतं तू माझ्यापेक्षा बरीच मोठी असशल मग एक दहा बारा वर्ष म्हट.... नंतर कारण माझ्या लग्नाला चारच वर्ष झाले...
अ नाही मी मोठी आहे मी म्हणजे आता सांगाय गेलं तरी... आता इथे बोलता येत नाही कारण की आपला पर्सनल काय वैयक्तिक माहिती तेे आपण देऊ शकत नाही.... पण आहे तुझ्यापेक्षा मोठे आहे मी....
अच्छा अच्छा नाही म्हणजे एवढं तेवढं बोलू शकत.... तेच की म्हणजे पाचहा वर्षानी....
हा पाच सहा वर्षानी आहे मोठी मी आणि कस असतं ग... भाऊ बहिणीचं नातंच वेगळं असतं भले तू आता तशी वागतेस त्याच्याबरोबर म्हणजे एवढं नाही.... पण लहानपणी तर तुमचं नातं खूप चांगलंच असेल ना कारण की.... तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी काही नसतात.....
म्हणजे लहानपणापासून तो सगळ्यांसोबत एकदम व्यवस्थित राहायचा..... म्हणजे खूप जीव लावायचा..... आणि तो आता कसा म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत बदलला येतो आणि म्हणजे मला पैसे मागतो... य म्हणून माझ्यासोबत असा.... काही वेगळं नातं झालं असं काही नाहीये पण म्हणजे.... तो त्याचे कधी पैसे असल ना तर तो एक दिवस एक मिनिट सुद्धा..... थांबू शकत नाही त्याच्या पैशासाठी हा मग मला ते... थोडं खटकतं की आपण याला किती वेळेस.... ते करतो आणि कधी कधी असं वाटतं यार खरंच आपल्याला जर एमर्जन्सी काही गरज पडली.... तर आपल्याला कोणीच नाही देऊ शकत पण मी सगळ्यांना मदत करते ग?
नाही आपला स्वभाव असतो ना ग प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो..... आणि घरातलं जे शेंड फळ असतं ना ते थोडस... हट्टी असत काही नाही होईल ग शेवटी बघ आपण... बोलतात ना एक अशी अशी एक वेळ येते की त्यावेळी मान..... त्याच्या चुकीची जाणीव होते त्याला पश्चताप होतो..... किंवा त्याला कळतं की बाबा मी आता जे करतोय ते चुकीच आहे मी काहीतरी केलं पाहिजे.... वडिलांना मदत केली पाहिजे होईल त्याला काही नाही थोडासा वेळ द्या त्याला त्याच्याप्रमाणे करू द्या..... होईल आणि तुमचं नातं पण नक्कीच चांगलं होईल
नाही ना आता तसं चांगलंच आहे पण तो ना म्हणजे आधी विचार नाही करत म्हणजे दुसऱ्यांचा विचारणे करत आता जसं की मला गावाकडनं इथे यायचं होतं आणि माझ्याकडे दोन तीन बॅग होत तर मग मम्मी काय म्हटली त्याला की अ तू तिला ये सोडून वगैरे तर तो म्हटला मला त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी होतं की मला पण जायचंय आणि मी पण जाणार आहे आणि मग मला सांग माझ्या दोन तीन बॅग असतानी मला बॅग घ्यायच्या अ कारणासाठीच मी त्याला बोलवते कारण माझ्याकडे लहान बाळ आहे आणि त्यानी काय केलं तो तिथून स्वतःच्याच दोन तीन बॅग काढले आणि मग माझ्या बॅग शेवटी मलाच घ्यावा लागायला मग त्याचा मला काय फायदा झाला मला येण्या याच सांग मग ही गोष्ट कुठेतरी खटपतील
हा आपली बहीण आहे आणि ती गरज आहे तिला आपली गरज नसती तर गोष्ट वेगळी पण गरज आहे ती माग गरज तर आपण त्यावेळी उपयोगी पडलं पाहिजे
बरोबर आणि आता पण ना कधीच फोन नाही करत जेव्हा पैशांची गरज असली तेव्हा फोन करतो आणि कपडे धुण्यासाठी फ्रायडे ला येत तो म्हणजे इकडे सुट्टीच्या वेळेला मग ते आठवणीत राहतो ना ग कि वेळेलाच आपल्या आठवणी काढतो
आठव नाही वाटत आणि आपल्याच माणसाने केलं तर ते जास्त वाटत मी समजू शकते काही नाही असं चल मग बोलू आपण नंतर आणखीन चल चल बाय